हां, काय चाललंय?
अ काय नही बघा, तुम-तुम्ही कसं हाय?
मी मस्त ये बघा, मस्त छान
मी ऐकलेय तुम्ही खूप छान- छान स्नॅक्स बनवता, तुमच्या पोरांसाठी. मग म्हटलं, आज विचारून काय तर घेऊया, म्हणजे अ उद्या, तेन करायला येईल ना, स्नॅक टाइमला आपल्याला.
हम काय पाहिजेल नेमकं, म्हणजे कुठलं रेसिपी पाहिजे, ना सांग-सांगेन तुम्हाला.
तू म्हाला, म्हणजे जे तुमच्या पोरांना आवडते, तसली कुठली तर रेसिपी आहे काय? म्हणजे मला पण, माझ्या छोट्या भावा- बहिणींना, करून अ द्यायसाठी ते न, अस
म माझ्या मुलांना स्नॅक्स मध्ये, म्हणजे असं तेनी जास्त हेच खातात, म्हणजे असं पराठे वगैरे, त्यांना खूप आवडते, म्हणजे मी करून देते ना म्हणजे पौष्टिक पण होतय आणि सगळंचं आहारातन जातय असं ते सांगू काय म्हणजे.
आ सांगा की नक्की सांगा.
हां! आता म्हणजे मी हेचा आलू पराठा करते, कधी मसाला पराठा करते, कधी पालक चा करते, कधी मेथीचा करते, असे वेगवेगळे पराठे करते कारण माझ्या मुलींना ते पराठे खुप म्हणजे खूप आवडतात.
अच्छा अच्छा अं. मला तुम्ही मेथीचा पराठा कस करता म सांगता का? मी कध-कधी ऐकलं नाही म्हणून.
अ मेथी पराठा म्हणजे मेथी आणायची आपण बाजारात ते चांगली चूर चांगली निवडायांची आणि ते स्वच्छ पाणाने चांगली धुून घ्यायची. खळ, खळ, खळ, चांगली एकदम म्हणजे ति सगळी माती जायला पाहिजे ना. ती चांगली धुून घ्यायचीय नंतर ति चीरायची मे थीची मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घ्यायची. त्यामधे प-पाच सहा, पाच सहा लस अ पाच सहा लसूण एक सात आठ मिरच्या घालायच्या. अन त्याचा ठेचा करायचा तो त्या पाल हा म्हणजे आपल्या आवडीनुसार कसं, मुलांना तीखट आवडते की. मुलांना तिखट आवडत नाही, त्यानुसार आपण ती मिरची कमी जास्त द्यायची. कातुल ठेचा करायचा, आणि तो अ त्या मे थी आपण चिरून घेतलेली असतीय ना. त्यामध्ये तो घालायचा त्यामध्ये जरास हा जरास त्यामध्ये जिरे घालायचे, तिळ घाला यचे, धने जिरे पावडर घालायची. चाट मसाला जराचा घालायचा, कसोरी मेथी घालायची, आपली को थींबीर घालायची, तीळ घालायचे. आणि लाल तिखट, ए लाल तिखट एक चमचा घालायचा. हे सगळं घालायचं, एकसारखं एकजीव करून घ्यायचंय. त्यामध्ये जेवढं मावोल तेवढं ना आपलं गव्हाच पीठ घ्यायचं. म्हणजे त्या पालकाच्या याच्या मध्ये किती मावल एवढं. आपण पिट घा मावलं तेवढं ते पीठ घ्यायचं.
हा हा!
आणि ते चांगलं मळुन घ्यायचं जरांअसं आवोशकते म्हणजे पाणी जर लागल तर आवशक. ते नुसाठी जरास पाणी घ्यायचं त्यामध्ये.
अच्छा!
हा आणि असं मळून घ्यायचं एक घटस आणि त्याला तेल लावून तेनी. पिठात आता आपण गोळा मरुन मळून घेतला ना.
हं!
पूर्ण गोळा मळून झाला, त्यामध्ये त्या चांगला मळून झाल्या त्याला वरण तेल घालायचं दोन चमचे आणि व्यवस्थित अस पसरायचं, आणि अर्धातास झाकून ठेवायचं.
अच्छा म्हणजे त्याला जरा असं अ!
मऊ पणा मऊ पणा असे. आणि ते पुन्हा अर्धातास जरा झाकून ठेवल की चांगली कनी म म्हणजे मूर्ते, मूर्ते ना कुणी
अच्छा अच्छा.
हा मग ते अर्ध्या तासानंतर आपण असं गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये गोळा करायचं एक त्यामध्ये बुडवायचं, आणि आपल्याला छोटे छोटे छोटे पराठे करायचे. आपण तेल लावून भाजू शकतो, तूप लावून भाजू शकतो, बटर लावून भाजू शो
करतो. आणि आता तो पराठा खायचा कशा बरोबर? हा प्रश्न तुला पडला असेलच की नाही.
होय, होय, नक्कीच पडला. हं हं
म्हणजे या बरोबर पण ना एक तीन प्रकार, आपण सॉस बरोबर पण खाऊ शकतो. आणि खरडा, खरड्याची रेसिपी माहिती आहेे का, सांगू तुला?
अ ख खरडा म्हणजे, आपण जो नेहमीचा करतो तसाच ना. अ आपलं जिरं, मिरच्या घालून अ कोथिंबीर घालून आणि लसून घालून.
हा. म्हणजे चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या. कारण खरडा करत मिरची का भाजून घ्यायची? कारण ती मिरची आपल्याला पचायला जड जाते ना, तशीच जर घेतली आपण जर ते हा. आपण जर ती तेलामध्ये जरा असं भाजून घेतली, की पचायला हलकी जाते. मग ती जरा मिरची, कोथिंबीर ती सगळंच भा कोथिंबीर हो. मिरची आणि जिर आणि लसूण हे सगळं भाजून घ्यायचं, आणि गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये जरासं मीठ, तेल घालून फिरवून घ्यायचे. अशा प्रकारे ते खरडा तयार होतो.
अच्छा, अच्छा. हा.
आणि त्याच्याबरोबर आम्ही शेंगदाण्याची पण चटणी करतो.
अच्छा! म्हणजे शेंगदाण्याची आपली अं तुपा बरोबर सारखी लागते ना, म्हणजे आपण तूप घालतो काही वेळा. म्हणजे लय जणांची शेंगदाण्याची चटणीचा अ रेसिपी पण वेगळी असतात ना. म्हणजे त्यांनी करायचा प्रकार आणि, अं हा. तुम्ही कोण कुठल्या प्रकारची करता मग?
आधी शेंगदाणे घ्यायचे आपले कच्चे. असे शेंगदाणे ते घ्यायचे, ते चांगले भाजून घ्यायचे क ते भाजून झाल्यानंतर ते थोडे गार करून घ्यायचे. गार करून झाल्यानंतर, त्याच्यासाठी फोलपाट असतात ना घरचे ते सगळे काढून घ्यायचे, मग पांढरे होतात ना गदाणे. आणि आपली शेंगदाने चटणी ना, कधीही आपण ना हो. आपला खलबत्ता असतो ना, त्यामध्ये कुटुन काढायची. ती चटणी इतकी अप्रतिम लागते, अप्रतिम म्हणजे अप्रतिम. मिक्सरपेक्षा पण ती चटणी अशी आपण कुटलेले असेल ना, ते खरबत्त्यामध्ये खूप म्हणजे खूप छान ती घ्यायची.
म्हणजे आता सगळी काय आपण मिक्सरलाच लावतो ना. म्हणजे खलब त्याने कुटलेली छान लागते. आधी आपण कुटत होतो. की आता जास्त कमी झालं.
तुम्ही कधी पण करेल कुठून खावा. कुठलेली शेंगदा चटणी आणि मिक्सरची केलेली चटणी ही तुमची तुम्ही खाऊन बघा तुम्हाला कुठली छान वाटते ती बघा आणि मला सांगा.
ह
मी सांगते ना ते करा खूप छान म्हणजे खूप मस्त तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणारच असे छान, ते शेंगदाणे घ्यायचे कुटायचे त्यामध्ये शेंगदाणे चांगले मग ते जरासं निम्मे अर्धे कुटत आले ना त्यामध्ये लाल तिखट एक दीड चमचा घालायचा म्हणजे आपल्याला कसं तिकट पाहिजेल आहे ना त्यानुसार आपल्या ह्याच्यानुसार ते तिकट घालायचं. हम्म त्यामध्ये त्यामध्येच मीठ घालायचं आणि जराशी नकळत साखर आणि तेल घालायचं आणि कुटायचं. एक सारखं कुठून घ्यायचं बारीक बारीक एक सारखं जरा वेळ लागतो पण छान लागतंय, ती कुटुन झाली की एक सारखी जोक करून झाली की काढायची आणि घ्यायची खायला सर्व्ह करायची. आणि दही आपलं दही दही पण खायचं त्याच्याबरोबर. अशा प्रकारे मग छान लागते फ प म्हणजे पराठा आणि पौष्टिक पण होते ना आत्ताची लहान मुलं आता भाजी खायला दमवतात. तसं ना आपल्याला ही नको भाजी ती नको मुलांचं लय असतं ना. मग आता त्या मुलांना ते भाजी तर घालायला पाहिजे पोटाला मग कसं घालायचं म्हटल्यानंतर असं पराठ्याच्या ह्याच्यान मी त्यांना भाजी
हो छान छान.
कसंपण गेलं पाहिजेल ना त्यांच्या
होय होय पौष्टिकांस जायला लागतोय. पोटाला शरीराला लागतंय होय.
काय?
म्हणजे पौष्टिकांशी शरीराला लागते ना म्हणून कसं तर कसं तर घालायचं आपलं म्हणुन.
हम्म काय तर काय तर नवीन नवीन आयडिया करू त्यांना ते पोटात घालायचं. कायतर करून नवीन नवीन पदार्थ वगैरे असं खायचं वेगळं नाव द्यायचं. जरा त्यात कायतर बदल करायच चेंज करायचे आणि घालायचं द्यायचं त्यांना गोष्टी.
होय, खूप छान सांगितला. आणि तुम्हाला काय वाटते की कुठलं लोणचं म्हणजे मग त्याच्याबरोबर जाईल. म्हणजे अ आप आप आपण जे आता पराठा सांगितलं ना
हम्.
म्हणजे त्याच्यावर आता तिखट लोणचं जाईल की गोड लोणचं जाईल.
तिखट लोणचं आंब्याचं वगैरे लोणचं छान लागेल त्याच्याबरोबर, म्हणजे आम्ही कधी ट्राय नाही केलो. पण तुम्ही विचारलाय म्हणून आंब्याचं लोणच छान लागलं ते गोड नाही ना चांगलं कॉम्बिनेशन लागणार. तिखट आ तिखट आणि गोड ते तिखटाला तिखटाचाच छान लागेल ना.
होय ते पण आहे, म्हणजे मी खूप वेळा ऐकलंय की पंजाब च्या साईडला तेनी खूप असं काय म्हणतो अ लोणचं पराठ्यावर कुठल्याही अ ठेवतात. म्हंटलं आमच्या इथं कधी आपण ट्राय केल नाही तुम्ही केला तर तर जरा विचारून घेऊया ते ही असा विचार आला मला पण.
आं नाही तरी ट्राय केला आमच्या इकडेच आमच्या मुलींना शेंगण्या चटणी आणि पराठा आणि सॉसचस खातात त्या.
अच्छा अच्छा खूप छान तुम्ही मला रेसि पी सांगितली हो.
हम्म हम्म.
हो म्हणजे मलाही एक एकदा खाऊ वाट ते पालक तर असू दे की अ म्हणजे काय म्हणतो अ कि मेथीचा असू दे खाऊ वाटतेय आणि आमच्या घरात कधी ट्राय नाही केलं ना म्हटलं एकदा अ विचारून आपण अ टाइम भेटला तर आपण करून घेऊ म उद्या जरा टाइम होत ना म आपणम्हटलं वी चा आज विचारून उद्या जरा कराला घाल घालू शकतो ना म्हणजे.
हा हा आणि तेथे आपणं म्हणजे केलेली छान लागते ना म्हणजे जे बाहेरच बाहेरच्या पेक्षा घरातलं केेलेलं बसत.
घरात केलेलं आपलं आपल्याला पण बरं वाटतंय हा बाबा पण केलो आपल्याला कळालं तर पुढच्या वेळी आणि परत करताना अजून काहीतरी छान करू शक तोय हेच्यातनूच
हम्म आता आलस चा पराठा पण सेमच तसं मेथीच्या ऐवजी फक्त पालक घालायचं. असं करायचं एक-एकदा आपल्याकडो आता आपण एक-एकदा थोडी-थोडी भाजी राहत्या ना आपल्याला ती फेकून पण देऊ वाटत नाही मग पालकची थोडी मेथीची अशी थोडी-थोडी राहिलेली असतं म ते दोन्ही मिक्स करायचा आणि करायचा. होतोय तो पण पराठा तो पण मराठा खूप छान लागतो म्हणजे आपण आपल्याला ता एवढं महागाचं आपल्याला हेगु वाटत नाही ना म्हणजे असं वदेऊ वाटत नाही मग काय करावं असं सुचत नाही आणि ऐव थोडीच भाजी असते ती सगळ्यांना पुरणार पण नसत्या. असं होत असते ना मग तेव्हा राहिलेलं सगळ्या भाज्या एकत्र पालेभज्या करायच सगळं कटिंग करायचं आणि भाज्या कराय म्हणजे पराठा करायचा आपल्याला नाश्ता पण होतोय आणि वेस्ट पण जात नाही आणि पौष्टिक पण मिळते सगळंस आ पल्याला त्यातनं होतय.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
. बरं बरं चालते हा.
क्यू थँक्यू धन्यवादा सांगायला एवढं छान
बरं बरं थँक्यू हा हा करून बघा हा आणि मला
हा हा मी फोन नक्की करून तुम्हाला सांगते कशी झाली म्हणून.
तर बरं बरं चालते ठेऊ का?
हा हा.